हॅलो
हॅलो
हा बोला की काय म्हणताय?
काय करायलाय?
काय नाही बघा बसलो या तुम्ही काय करायलाय?
नाही नाही मेडिकल मध्ये आहे बघा तुमचा आवरल?
आवरलं आवरलं आणि काय काम वगैरे झालं सगळं?
का
हॅलो
काय म्हटला
काम आवलं म्हण सगळं घरातलं
पय थोडं थोडं आवरून आलेय राहिलेला थोडं सासूबाई करताय.
हा हा
सकाळी दहा वाजता यायला लागते नाही.
हा हां
मग जेवढं होईल तेवढं करून यायचं. आणि दुपारी दहा ते दुपारी दोन पर्यंत असते मेडी दोन वाजता बंद करून जाते आणि संध्याकाळी पाच वाजता यायला लागते.
अ सुट्टी नसत्या.
की रविवारची तेवढीच असत्या. इतर वेळेला चालू असते हम्म
मेडिकल
प्रित सईथ मी राहायला हुप्रितच आहे.
हा हां
इथच आहे ना तुम्ही कुठलं गावता राहायला?
तासगाव
हा
हां
तुम्ही घरीच असताय की जॉबला जाताय?
घरीच असतय माझी छोटी मुलगी असल्यामुळे मला कुठं जॉब ला जायला जमत नाही ना त्यामुळं घरीच घरातलं सगळं आवरायचं आणि निवांत.
ह हां
रान आहे करभर त्यात पेरणी केली आता सोयाबीन भीईमुगाच्याशे शेंगा तुरी मूग चवाळ सगळं. पेरून घेतय पण काय पाऊसच ये ना पेर पेरलं त्या दिवशी संध्याकाळी तेवढा अ रात्रभर आला. आणि सकाळ उठून ऊन पडलं ती आज दोन तीन दिवस झालं ऊनच आहे.
प दोन तीन दिवस झाला पाऊस काही नाहीच आहे.
नाहीच आहे पाऊस आणि आता पेरून तर बसलो या. मधी झाला की मधी झाला म्हणतान तर पेराय घेतलं होतं. पण आता काय पेरणी किलीन पाऊस बंदच झाला. ऊनच पडलय खट्ट
होय इकड पण तसच झालंय.
शेतकऱ्यांचं नुसतं नुकसानच आहे दुसरं काही नाही शेतकऱ्याला नुसतं झरायला लावतो या.
पाऊस नाही आणि पेरण्या तर सगळ्यांच्या झाल्यात वरन पाणी देन
पेरणी झाल्या पण आम्हाला विहीर पण नाही. हाय ती पण अशी म्हणजे सामुदायिक आहे, पण त्यात पण असं सगळ्यांनी वाटण्या करून पण आम च काय नाही ये त्यात. आमची स्वतःची बोर आहे. ती बोर चालेल तेवढीच त्याच्यानंतर पाणीच नाही. मग पेरून पण उपयोग नाही आता ती बे उगण आलं तर ठीक नाही तर मग सगळं मात्रच.
हा हा. मग ते सोडून दुसरं पाणी कुठलं नाहीच. बोरच्यावरच पाण्यावर चालतंय.
हा बोर चल पाण्यावर की, दुसरं पाणी नाही आहे. आणि पाऊस काय इना आता पिरून तर बसलो या. सगळं अस सगळनी आमच्या गावात तर टोटल सगळ्यांनी पेरलय आणि आमच्या गावाला कस तलाव आहेत त्या तल्यावातन पाणी येतंय नुसत. त्यात पाण्यावर सगळी शेती करत्याती आणि स्वतःच काही विहीर बोर असलं तर आणि आता तलावल्या पण पाणी सोडण झालेत. कायत शेतकऱ्यांनी पैसे भरलं नसत ली पाणीपट्टी वगैरे काय तर त्यामुळे आता पाणी सोडना झाल्यात. प्रत्येक शेत कऱ्याची वरड आहे कि पाणी नाही. त्यामुळे लई असं म्हणजे सगळीच हे आयती
तिकडच्या साईडला जरा पाण्याचा प्रॉब्लेम हायच ओ.
हम्म. तस पाणी हाय पण अस च पाऊस असला की जरा बरं पडतया. पण आता किती दिवस झालं पाऊस पण नाही. त्यामुळे सगळं पाणी आटलया विहिरी पण आ ल्या होत्या. आता पाऊस आल्यावर जरा भरल्यात्या
आपण वरण पाणी सोडणं आणि पावसाचं पाणी ते वेगळंच पडतं नाही.
हा. आमच्यात पण ए असा एक दोन दिवस जरी पाऊस झाला तर त्या बोरला पाणी असं म्हणजे वाढत. एकदा कमी झालं की एक अर्धा तास, पंधरा मिनिट अशी बोर चालत्या. नाहीत मग नाही म्हणजे असं दिवसात न एक दहा पंधरा मिनटच तेवढं चालू करायच.
लईच कमी की ओ म तेवड्यात काय होणार आहे? दहा, पंधरा मिनिटात काय पाणी होत नाही काय नाही.
हम्म आणि पाऊस जर असला तर मग चालत बघ एक, दोन, तास तीन तास अशी चालते.
असय. तुमचं रान व
काय नवीन वेगळं काय? आमची शेती आहे की एक एकर आहे. पन आमचं कस जरा अ थोडी वैरण केलेली असत्या. म्हस आहे नाइ एक. मग घरापुरती तेवढीच वैर आसत्या आणि मग बाकीचा सगळा काय ऊसच असतोय.
हा हा. ऊस ऊसाला म्हणजे पण बरं पडतंय एकदम म्हणजे जास्त काम लागत नाही. ऊस असल की एकदा फोडून दोन वेळा फोडून घेतला म्हणजे टेन्शन नाही. तस पेरणी केली त्यात नुसत भांगलन, औषध मारायच पुन्हा ती काढायच त बडवायच, मळायच आणि मग ती व्यवस्थित वाळवून भरून ठेवायच त्याज्या डाळी करायच्या. असल काम असतया.
ते बघायलाच लागतय ना त्याला ऊस केला तर कसं सारख सारख काय लक्ष द्यायला लागत
लक्ष द्यायला लागत नाही. ऊसाच काम असाय तशी आमच्या माझ्या माहेर कड असं म्हणजे शेती वगैरे बक्कळ आहे बारा एकर तर आहे मग त्यात सगळा असा टोटली ऊसच आहे आणि जरा काहीत अशी खराब म्हणजे पडीक जमीन आहे त्यात काहीच केलेलं नाही
क मा आहे र तुमचं
माझ माहे हि तर तासगाव पशीच आहे जवळच हम्म तिथं पाणी वगैरे बकळ आहे विहिरी्या आहेत त्या दोन तीन बोर आहेत दोन तीन त्यामुळे तिथलं टेन्शन आहे पण हित जरा हे म्हणजे एका ह्याच्यावर चालतं का
हा हा
हम्म
आज आणि काय स्पेशल केलाय काय
काय म्हणला
जेवनाच वेगळं काय स्पेशल केलाय काय म्हटलं
जेवणात पेशल काही नाही मटकीची भाजी भात चपाती
हा
एवढंच दुसरं काय नाही तुम्ही काय केलं
काय स्पेशल काय नाही रविवारचं एखाद्या वेळेस तेवढं काय तर आंबोली डोसा नाहीतर काही तर करते इडली वगैरे
हम्म हम्
इतर वेळेचं काय रोजच काय होत नाही आवरून यायचं असतंय सकाळी लाऊ कर म्हण ते नाश्त्याचं वेगळं काय कारण होय नाश्त्याचं वेगळं काय कारण
हा हा ती करायच जमत नसेल ना गडबडीत रवाज त्यातली म्हणजे टेन्शन नसते काय
हा दिवस भर वेळ असते त्या मग चालतय नाही आवरायला ते सकाळी नाश्त्याच पण आवरायचं आणि स्वयंपाकच आवरायचं देवपूजा कपडे ते म्हटलं की मग सगळंच होत नाही
हम् हम् आणि काय मग आता तुम्ही मेडिकलमध्ये येताना म्हणजे बस वगैरे का कोण सोडता का चालत यता
आणि सोडत्या जवळच आहेत ना
हा हा
आणि हेंचं काम पण त गावातच असते त्यामु मग मला सोडतात आणि मग जातात असं
हा हा पेमेंट वगैरे चांगलं आहे
हं जास्त नाही तस मी आधी इचलकरंजीला होते तिथं होत चांगलं पण इथ जरा कमी हे कसं जरा असं मेडिकल भरपूर आहेत नाहीथ आणि प्रत्येकाचं कसं हॉस्पिटल अटॅच आहे आणि सेल जास्त झाला तर पेमेंट चांगलं पडणार नाही सेल एवढा काय नसतोय त्यामुळं पेमेंट कमी आहे इतर म्हजला कस काउंटर मोठं असत त्यामुळ चालते तिकं
हो ते पण आहे आणि आता तुमचं मेडिकलमध्येध्ये का आम्हाला कोणकण आहे का तुम्ही एकट्याच आहात
वर डेंटिस्ट आहे का डॉक्टर आणि मग त्यांचच मेडिकल आहे ना खाली
हा हा ते म्हणजे तुमच्या जवळ आहे ना असे
री कल्याण त्यामु काय एवढं जास्त नसते
हम् हम् मग आता सुट्टी म्हणजे अशी एखदा्या म्हणजे गॅप घ्याय असल कुठं गावालाही जायच असल सुट्टी मिळत्या
व्हय घेते की मग काही मेडिकल बंद ठेवायचं मग काय करणार दुसरं कोण नस - असल्या मुळे काही पर्यायच नाही नाही
हां हां
आणि कस लग्न झालेलं हाय त्यामुळं कायतर सण वार आलं काहीतर पाहुण्यांचं काहीतर असतय त्यामुळ जाणं भाग पडतय
हा होय ते पण आहेच की तिथं गेलंच पाहिजे नाही तर पाहुण पयांचं लगेच च - माझ्याक आली नाही ह्यों झालं त्यों झालं लई काय काय शोधून - काढत्याती मी पण असच हम् हम् तुमच्याला लग्नाला किती वर्ष झालंय
दोन वर्ष झालय बघा
दोन वर्ष काय मोली काय नाही अजून
अजून काय नई
हा हा चालतय आणि काय आ
माझ्या लग्नाला पाच वर्ष कंप्लीट हायत
काय
पाच वर्ष झाली लग्नाला आमचं लव्ह मॅरेज होतं ना अत्तीचाच मुलगा आहे हम्म बाकी सगळं व्यवस्थित आहे काय टेन्शन नाही खाऊन पिऊन व्यवस्थित मला म्हणजे असं कुठं कामाला वगैरे काय काम नाही जॉब ही करायची अशी काही गरज नाही पण एक घरात बसून कसं किरवाणलँगच होते असं मुड नसल्यागत नुसतं बसून खायचं करायचं बसायच ती नको वाटतेय मी तर आता मुलगी हाय म्हणताना पण अशी बसून नाही रानातलं करायचं तर सासूबाई नाहीत तरी माझं मी स्वतः पेरून घेऊन सगळं व्यवस्थित केलय पण घरात तस सासूबाईन एक दोन तीन शेळ्या पाळळ्या - त्या पण हायत्या त्यांची उपसाभर पण करायची त्यांना खायला चारा पाणी बाहेर बांधायची पाऊस आला की आत घ्यायचं ही सगळं करायचं
होय सगळं रानात वगैरे सगळं भांगलणी ही आता पेरल्याला उगवलं की त्याच कुळव कुळवणी केली पाहिजे त्यातलं गवत उपसलं पाहिजे औषध आहे सगळं करायचं म्हणजे असं घरात बसलं की मला कसतरच होतय असं बसून बसून हे होतय
नुसते कणी बसलेलं त्यामुळ आणि कसं आपल्या आपल्या कामात असलेलं बरं असतय डोक्यात दुसर विचार काही नसत्यात नई
हा मस्त असं एकदम फ्रेश वाटतय आणि एकांदिवस जर असं - पाऊस आल्यावर कस घरात बसून राहतो ना त्यावेेळेस कस वाटतय असं एकदम असं मूड गेल्यागत वाटतय आळसल्यागत अंग वाटत - ते नुसतं
व्हय कामात असल की बर असतय
कामात असलं कि असं मज्जेत असं भारी वाटतयं मला पण असं एक - दिवस जरी काय काम नसल कि कसं तरी वाटतयं
हा ती सवय झालेली असते नई आपल्याला दिवसभर काम करून
हा लहानकडं असणार पण लहानपणापासून केलाय तिकडं शेती जास्त होती आणि पप - म्हणजे असं म्हणजे माझा मोठा भाऊ नसल्यामुळे मीचं घरात मोठी हाय ना. त्यामुळे असं सगळं स्वतः वर घ्यायचं असं मम्मी बाहेर गेली घरातला सैपाक म्हणा पप्पा रानात निघाले. की त्यांना औषध वगैरे काही पंप चालू असला किंवा एसटी बी पशी थांबायचं औषध मारू लागायचं काय असेल ती बागाच खोडा हे द्राक्ष काढायची, माल भिजवून रँकवर टाकायचा, हे स सगळं काम केल्यालं हाय? त्यामुळे असं आता घरात बसून राहायचं म्हटलं की, कस तर वाटतंय?
म मग तुम्हाला आधीपासून सवय हाय त्यामुळं
हा आ.
काय वाटत नाही करायला?
हुंम. चालतेय मग ठेवु का? आवरतो आता जरा जेवण करायचं.
हां हा ठीक हाय ठीक हाय ठीक हाय चालतय ठेवू काय?
हां हां ठेवा.
हा.
ह,